हॅलो.
आता कसं आला.
अरे मी पण अपडेट केलं ना आता हे झालं मग म याच्यावरती मेसेज येऊ आले मला आता हे पण
काय मॅसेज येव राहिले.
ग ते दोन असल मा प आपलं होतं ते आपूर्ण ते गेलं रिजेक्ट झाला. उमण आपल्याला सुरवात कर.
मग डबल मी प पुर्णे व्हिडिओ पाहिले पुन्हा रिटर्न सगळं घेतलं मग कॉल केला मॅडम
हवका.
हा त्याला इन्स्टॉल करून टाकलं किती सेकंदाच आहे.
दहा मिनटं काय शंभर रुपय पण त्याला तासला
ह.
मी वाचतच हो तेवढं तुनाला मझला उसलाय एवढ त मनाला उचले नाही. पुसलं पो पहिल्यांदा काय होतं.
वहि नाही. टाइम संपेल त्याचा झालं तर येवईन नाही तर होणार बी नाही पाह तु
हम्म आज दुसरं चाढले समजा.
किती मिनिटाची वेळ ये.
दहा खातर दहा व का वीस मिनिटं बोलायचंय कायसा वेळ काय नाही झाला. जेवण काय करायला जाई या वैयक्तिक भोल असेल.
बर ठीक आहे बोला मंग कशर तरी वैठीक.
आप बोलून जाणार आहे का आपल्याला
चे बोल असते पाह ना मग कमप्लेट होतं का?
ब पण मग या काय याला ते मी पाच फक्त पास कल. कॉल करू शकता दुसर्या मिळतील तीन ठिकाणी लावायचे आपल्याला कॉल पाच पाच वैस
करु ना आता कमप्लीट करा पूर्ण
पाच वेळेस करू शकता आणि मी तुम्हाला पाच वेळेस करन
हो मग आता मागच दोन चार वेळेस वईल आपलं आता पुन्हा सुरू केलं ना
ह मग आता काय कराय कळल नाही काट्टीकुठ जाऊन बसली कार मी
त्या म्हणल्या
पाच पाच वेळेस बोलच समजा दहा दहा मिनिटच्यांतर तरनी हे करूचय
हो का
हम्म
ब प्रोलीस हम्
बड शकतौ ना
का म्हड्र लगून
अहो बड शप च आवशीद सापडली म्हणल मला
हो का
एक मिनट काय तू ठे तो करे